ह नमस्कार ताई.
नमस्कार, कशा आहात?
छान छान.
काय म्हणताय? मस्त.
आम्ही काय आम्ही आत्ताच आलोय. स्कूल मधून घेऊन आले मुलीला.
ह स्कूल चालू झाले का मुलांच्या? बरोबर.
चालू झाले ना.
हा हा ह इंग्लिश मिडियम काय मराठी मिडियमच्या म- शाळा पण चालू झाल्याय की-
हा सगळ्या चालू झालंय म्हणायला पण ती इंग्लिश मिीडियमला आहे ना.
बरोबर बरोबर-
तिला आता घेऊन आले म आता आवरायचं घरचं काम-
तेच ना तेच दिवसभर रुटीन चालूच असणार आता साठ-
हा दिवसभर चालूच रहाच सकाळचं आवरायचं संध्याकाळचं परत आल्यावर अभ्यास- हम्म हा- दिवसभर बिझी-
काय करणार त्यांचं आयुष्यभर ह ह मजेत- तेच एवढ्या एढ्याश लहान लहान मुलांना हा ना- असं म्हणजे ज्ञान पण अभ्यासक्रम पण खूप- नाव म्हणजे मुलांना अभ्यास खूप आहे.
हा अभ्यास पण खूप आहे हम्म. अभ्यास आहे ना तर त्या मानाने त्यांचा खूप अभ्यास आहे कस त्यांना.
ह ना त्यांच्या वयाच्या मनाने किती अभ्यास आहे हे हे हा- शाळा वेगळी परत क्लास वेगळा क्लासचा अभ्यास वेगळा शाळेचा अभ्यास वेगळा हा हा-
सगळच वेगवेगळं आता क्लास पण लावतेतन ना काही काही मुलं-
हा तेच ना काय काही पालक एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या मुलांना का क्लास लावतात मला कळतच नाही.
अहो छोटे नाही काही अडीच वर्षाची मुलं पालक शाळेत- घा तेवीढ छोटी नाही मनायला आले
नाय ना. म्हणजे त्यांचं बालपणच सगळं हिरावत ना. काय ते म्हणजे चालायला बाळ येत- ते तोपर्यंत तुम्ही मुलाना शाळेत टाकताना.
तो एक अडीच वर्षाचा मुलगा त्याला शाळेत घातलय तो इतका रडतोय इतका रडतोय. पूर्ण शाळा सुटूपर्यंत रडत बसतोय. पण एवढं अडीच वर्ष हा ना अडीच वर्षना नाही पाहिजे तीन वर्षाच्या पुढं-
मग ते शाळेला घे घेते तरी कसे ऍडमिशन एवढ्या लहान मुलांचं.
त्यातच ना ना हे पण ना आहे य ना प्ले ग्रुप आहे ना. प्ले ग्रुपला अडीच वर्षाचे पुढे घेतेत ना.
असा असं असं स पण ते दो प्ले ग्रुप. ग्रुपच नाही घ्यायला पाहिजे खरं म्हंटलं तर.
हा ते खरं नाही घ्यायला पाहिजे. पण आता ते प्ले च ग्रुप चालू केलंय आणि पालक पण घालतील. असे होतं नंतर ते -
किती इ वाईट ना आणि किती लहान बाळ रडत असेल हहमम हमहममम हम् थोडी तरी मुलं मोठी झाली इ पाहिजेत ना जराशी खेळण्यासारखेइ कि किंवा बागड न्या सारखी इ आणि मेन म्हणजे त्यांना त्यांना कळतंय की इ आपल्याला ला शाळेत जायचंय ना पण त्यां शाळेचं वय तरी होऊन दे जरा हम् हम् कारण आपल्याला म्हणजे इ त्यांना आपण बोलतोय च की घरामध्ये री थोडंफार त्यांना शिकवतच असतो की एक अडीच तीन न वर्षापर्यंत य ए बी म्हणा ण किंवा ए आय वन टू असं थोडंफार माहिती य आहे ना त्यांना ना त्यांची तयारी असते पण इतक्या क लहान वयात त्यांना टाकायचं
हम् हम् ते अवघडचे य तसं त्यांना एवढं लहान वयात टाकायचं म्हणे
नो नो
ते पालक कसे श एवढं टाकतात ना असं पालकांनीच नाहीन टाकायला पाहिजे
काय करणार र पण आता त म्हणजे ते मी आला तेच बोल पालकांची चुकी आणि शाळेची पण ना ऍडमिशनच द्यायला ला नाही ना पाहिजे एवढ्या लहान मुलाना अडीच वर्षाच्या मुलाना प्ले ई ग्रुप म्हणजे काय करत त असतील एक तास स दोन तास तरी मुलं अडकून राहतात आणि रडत राहतात ना बिचारे
रडत राहतात ते इतके छोटे छोटे असतात ना
हम् हम्
थोडेसे मोठे असल्यावर काही नाही तीन वर्षाच्या पुढं
हा ह म ते योग्य आहे आता साडेतीन वर्ष आम्ही आम आमच्या काळात तर आम्ही हम् सहा वर्षाची असताना डायरेक्ट पहिलीत गेलो तेव्हा आम्ही अवकड आणि क क एक दोन तीन शिकलो शिकलो असं काय शिक्षणाचं च ग झालंय आणि मानल तस शालेय शिक्षण आहे अस ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हम् हम् म्हणजे हा ना आ तर हा हा आ आ म्हणजे शालेय शिक्षणापेक्षा व्या व्यावहारिक ज्ञान जास्त असणं हे शाळेचा आणि म्हणजे ते म्हणजे जेव्हा आपण आयुष्यामध्ये जेव्हा पुढे जातो ते्हा खूप फरक आहे हा आता टेक्निकली गोष्टी वेगळ्या आहेत म्हणजे अरे या म्हणजे म इंजिनिअरिंग वगैरे मुलं झालं झालेली असतात तेव्हा त्यांच्या टेक्निकली त्या गोष्टी त्यांच्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो तेव्हा अभ्यासाचा पण असं बाकी की एखाद्या हम् म्हणजे सा व्या अशा अशा व वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा काही उपयोग नाहीये मग आयुष आपल्याला शिकव ते वेगवेगळ्या गोष्टी अनुभव आपण शिकत असतो
हम्म तेवढय आजकाल खूप शिक्षणाचा आवघड झाली
जो तो प्रत्येक जण तेच म्हणत शिक्षणाच खूप अवघड झालं कारण पैसेही तेवढंच आहे डोनेशन तेवढंच आहे अम्बुलनस आणि पालक ह ना ह असे फीस पण जास्त आहे मुलांच्या
फीस् तर फी च सांगायच नको जस शाळा जरा जश हायफाय असतील तशी फी
बरोबर काय असे मुलांना एवढं हे वगरे करताय ते म शाळा पण एवढ्या फी देतय आणि पालकही देतयत म्हणजे असं काय आपला मुलगा वेगळा हम्म असं काही. काही नाही वेगळं असं काही नाही एक म्हणज मला तरी असं वाटतं एखादा हिरा आहे ना. तो तुम्ही कुठलीही खाणीत घाला तो चमकायचा तो चमकणारच. आहे की नाही म्हणजे कुठेही असं अस. हे होणार असेल तर तो कुठेला कुठल्या कुठे शिक्षण घेऊन द जर त्याची बुद्धमता असेल तर तो येणारच आहे पुढे
हा तेवढ आहे.
पण आपण म्हणजे असं पाहता. हम्म खूपच म्हणजे हे. करतायत मुलांवरती दडपण आणतायत असं.
दडपण आणतायेत मुलांवर हा ना नंबर नाही आला तर पण बडबड करायच.
हा मी तर काय नाही आलं अरे त्या मुलाची जरा त्याच्या कलेनी पण घेत. पाहिजे ना एखा्याची बुद्धिमत
ती पालकांना कस आहे आजूबाजूचं पाहून असं वाटतं हे मुलगा किती होऊ शकत. आपल्या मुलानी तसच पाहिजेण प्रत्येकाची बुद्धी की क्षमता वेगवेगळी राहती ना. अससं होत ना. कुणाला कमी असते कुणाला खेळात जास्त असत शरस
हा ना प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी तब्येत बरोबर. नाही एकच आहे तुमची
हा ना ते सारखं सर्दी वातावरण बदलते ना.
हा थोडं पा पाऊस पडून गेला असला किंवा थोडासा आता थोडं असं होणारच आता सर्दी ताप थोड पा सवय लागेपर्यंत शरीराला मग वाट चेंज होत हा. त्याच्यामुळे फरक पडतो वगैर तबत-
तुमच्या तिकडे झालं का आज.
नाही ना हो आम्ही तर वाटच बघतोय. नाही हो आमच्याकडे नुसतं थोडस म्हणजे आता तर कडकण होत आ थोडस अस. म्हणजे असं आभाळ पण नाहीये असं दाट असं दमट वा वातावरण म्हणतो ना असं अजून तरी अस. काळे ढग वगैरे असं का आहे नाही.
हा का आमच्याकडे चांगला पाऊस झाला आता
बरं झालं ना तेवढच थंडवलं असेल. आमच्याकडे अजिबातच नाहीये काय?
कारण आता शेतकऱ्यांना पेरण्या पण करायचे सगळे वाट लावून पण डोळे लावून बसले तेला पाऊस कधी होईन पाऊस
बरोबर हेना त्यांच तर त्याच्याच जीवावरती आहे ना सगळ्या गोष्टी आपण असं बोलतोय पण शेतकऱ्याला तर मोठी काळजी हे. खरं म्हटलं तर त्याच्या निसर्गावरती सगळ जण
हम्म.
आणि त्यानी नाही म्हणजे पिकवलं तर आपण तरी काय शहरातले लोक खाणार हे. ह ना हा पण विचार येतो. निसर्गावरती तर सगळ्या गोष्टी आहेत.
निसर्ग पाऊस झाला तरच आपण सगळे खाऊ शकतो असं
नाही तर काय करणारे आहे आहोत आपण
हो.
आपण पण निसर्गाचे आभारंच मानले पाहिजेत ना एवढं ह्याच्या ने पण तो येतोय बिचारा.
हा ते येतोय.
हं हं. हं आणखीन कितविला आता तुमचं मुलगी?
मुलगी हे आता ज्युनियर के जी लाय.
अच्छा ते पण लहानच आहे असं
ह हां घेऊन जायचं, घेऊन यायचं. अजुन एक हा थांबते तिथं थोडा वेळ मी हम्म. शाळा असती तो अडीच तास.
अरे बापरे अडीच तास थांबावं लागतं का शा
हा मग बरच लांब हे नाहो परत यायचं न परत जायचं अण त्या पेक्षा मग तिथं थांबलेलं परवडत.
बर बर बर.
हम्म येण्यात अन परत जाण्यात अन परत त्याच्यातच अर्धा तास मोडतो ना मग त्याच्यासाठी मंग तिथंच थांबलेलं परवडतं.
बर ब
हं काय करणार आता थोडं तिला सवय लागे
हा सवय लागेपर्यंत थांबायची मग एकदा संवय लागली की मग तीची ती जाईल कुणाबरोबर पण तसं काही नाही मग.
बरोबर. कुणाबरोबर म्हणजे तुम्हालाच कुणाला आई ब पप्पाला किंवा आईला अस
हा म्हणजे घरातले कोणाबरोबर पण जाईल ना. हा घरातलं बाकीच्यां बरो कुणाबरोबर पण जाईन ना. आमची जॉ
आ आच्छा ना चांगलं हे ना उलट. उलट उलट छा म्हणजे जॉईंट फॅमिली हे तर खूप छान हे खरं म्हटलं तर. आता आमच्या मुळ ह्याच्यामध्ये म्हणजे इतर माझ माणसं हा आता आईशिवाय नाही राहणार.
हम्म त्यामुळ ते एकदा स वय लागली मग काय कुणीही नेईल कुणीही आणीन मग काय प्रॉब्लेम नाही. एकदा शाळेत जायची तिला गोडी लागली ना मग मग जाते व्यवस्थित. हम्म. चालतय मॅडम ठेऊ का मग?
चालेल हा प को कॉल करा मला.
हो हो.